बोल की काय करायल्यास? बसलोय. काय करायल्यास?
मी मी पण बसलोय.
पोटात दुखायच कमी आलं काय?
पोटात दुखाय लागलंय बाई. रडालतो आता माझ्या मैत्रिणीनं जाऊन गोळी घेऊन आणून दिल्या खालोय. होय आता तिनं आणुन दिला खाल्लोय.
आ हा. आणि काय मग?
काय नाही बाई तुला बरं वाटतंय?
हा वाटतंय.
हम्म. पाऊस तेन काय हाय काय तिकडं?
पाऊस नाही उघडलंय कालपासून.
हा इकडं पण नाश्ता पण झाला बघ माझा. तुझा?
हम्म झाला.
हम्म.
पाणी बसले निवांत जरा सॅम्पल होते, एक आणायला आलिवतीत सॅम्पल घेऊन आले आणि बसले. लेली निवांत.
हा हा.
हम्म.
हम्म, मग घरातले बर आहेत सगळं.
हा, बरे आहेत सगळे.
हम्म, आहेत, आहेत सगळे बरे आहेत.
हं हम्म.
हम्म.
हम्म.
उद्या भेटू शकतीस काय?
काय हाय उद्या?
उद्या आमचे सर तेन नाहीयेत ना, म्हणताना जरा जेवाय जायचं प्लॅनिंग चालू आहे, आणि त्या निमतानं भेटशील पण ना म्हणताना.
हम्म हम्म पोटात दुखालय न्हव तुमच्या?
पोटात दुखायला लागलंय, साग घरात सांगितलं तर शिव्या खायला लागणार आहेत.
हो. काय म्हणतात ते?
जास्तीत जास्त नाहीच म्हणालोय, पण पण जाऊ पण वाटलयं. कान पण हलालाय माझा.
हा हा.
मग
आ?
असंच भेटायचं. मग?
हा पाणी बघायला जाऊया की.
बरं ठीक आहे जाऊया. हो चालेल जाऊया.
हम्म आणि काय म्हणताय? काय नाही मग निवांत. बसलोय. सर यायचे आहेत आमचे अजून. सर आले मग ओपिडी सुरू होणार, हा होय.
हा.
सर आले वाटतं हम्म.
हा हा.
हम्म हम्म.
डबा आणलंयस का नाही?
डबा आणलाय तुम्ही?
आणली मी पण.
हम्म. काय मॅडम बोला.
गवारीची भाजी, चपाती.
हो हो.
हम्म. ढबू काय दिल्या बाई मम्मीनं.
हा हा.
भात देबो लावलेलो भात दिली नाही वाटत, चपाती आणि तेच दिलीया.
हां हां.
हम्म.
हम्म.
आणि काय?
का नाही म्हनवाण झोप यालीया आता.
हं हं वातावरणात तर.
हम्म निवांत झोपू वाटतय कामाला पण येऊ वाटेना. काय नाही झोपूच वाटालाय नुसता उठू पण वाटत नाही सकाळचं.
होय मी तर आज पावणे नऊ ला उठलोय.
होय. काय नव्हच वेरी क्यो
हम्म ते पण ते शेजारच्या काकू मी कामाला जातोय म्हणून, पटना आवरून आप्पे करून घेऊन आल त्या.
हां.
पावणे नऊला मग मी घड्याळ बघितलं पावणे नऊ वाजल्यात? पटन उठले पाणी ठेवलं नव्हलं आंघोळीला गेली वेळ झाला मला आज यायला.
हम्म. नाही नाही ट्रेन पण लय लेट आल्या वेळ झाला त्यामुळे. पाडे नाऊ वाजल्याला आम्हाला तिथेच कामच पाडने वाजले.
पिटला वेळापर्यंत थांबून घेतात कि एक एक जण.
घेता त्यावेळेस तर ते थांबल्याला त्यांनी बघत. इथं रोज सकाळी लेट आल्यान लगेच बघतायत.
लगेच बघतात होय.
हम्म त्यामुळं.
होय.
हम्म.
हो ना, आणि काय मग?
काय नाही मी पण आज वेळ उशीरानच उठलेले सव्वा आठ ला उठलेले. मंगळ काय खलं गडबडीने चहा पिले. आणि आले हं हम्म. ए नेमगड बड कायक नोक वाटते.
होय.
बहीण आल्या तिने आल्या आमच्या सुट्टीला चार दिवस. ती पोरगं असतय की.
हम्म भारी वाटतंय होय नई? जाताना कसतर वाट
होय, होय आता जाणार आहेत त्यांनी रविवारी.
होय.
हा काळात सुट्टी देत नाहीत सुट्टीला.
हा.
हम्म.
खालंय पोटात लई.
काय नव्हच जरा झोपताय काय बघा.
नाही.
चोरली लाईट हम्म. माझ्या पण पोटात. तसं दुःखा लागलंय, खर असं कंटिन्युअस दुखणा असं जरा कळ येतीया थांबतीया. असं झाला. मला पित्ताना होत असेल असं वाटत की मी सगळ्या पित्ताची गोळी पण खाऊन आलोय. त बघता का
खाल्लस.
म कोणाला बोलणे सकाळी तरच होय. औषध घेऊन आले.
हम्म.
लोकल डिपार्टमेंट हम्म हम्म. काय म्हणताय बाकी?
येतोय? काय नाही बाई निवांत. नवीन असं काय नाही बाई निवांत आहे.
हा हा.
हम्म. तुमचं काय काय?
आमचं पण काय नाही बघा निवांतच आहे. तर यायचं कामवर जायचं हे चालूय रुटीन बघ.
हम्म.
काय ये?
कामावर येऊ वाटना तरी यायलाचय लागतय म्हणल.
पाहिजे होय.
हा नको वाटाय लागलंय यायला. कराव म्हणालोय. माल तिकडं हाय.
होय. चालतंय फोन करा मग आणि.
हा फोन करते तुम्हाला आणि ओके बाय.
ओके बाय.
हा बाय.
हा.